हॅलो.
बोल ना
हॅलो, काय करतो राहुल? कुठ याला गेलता काय गार्डनला गेलता?
हा.
अरे रनिंग ला गेलता काय म्हणलं
हा ग्राउंड ला गेलता ना आज
हो का तेच म्हणलं तुला फोन केलता मी उचलला नव्हता
अरे ते रे
हो का? चार पाच किलोमीटर पाच किलोमीटर
रन पण होता.
हो का?
काय चालंय?
अय नाही कर नाही जेवण आता तूह झालं का जेवण? नाई मी करतय आजून.
हा का तेला काय दिवून टाकला असला पडून
आज का टायपीगं ले गेलतो ना आज. तुला म्हनल ना तुका चाल म्हणून. हम्म न्यू टास्क आलं नाई. ते त आपल्या मणावरय एकतास दिडतास. जोवर आता तर गर्दी राहत नाही आता पोर दिवस दिवस भर बसू रायले. हम्म. इंग्लिश थर्टी फोर्टी हं मराठी थर्टी फोर्टी. गेल्याऊन त लावायचे आसल त? चालूय अँडमिशन माझं चांगलं आहे ते ज नाही नाही.
ब्लूटूथ नाई करित मी. ची अशी ज रेग्युलर मध्ये करायची मंग, साडेसात हजार एका विषयाची
हम्म हम्म हम्म.
एका विषयात साडेसात.
हां एका विषयाचे साडेसात.
विस ए समजा विस एकवीस हाजारात सगळं हून जाते तीन्ही बी.
तू किती विषय लावेलय मगं?
मी का? माझं एक होयेल हाय पहिले समजा दोन विषयात लावेल ना.
हा का.
हम्म.
आता इंग्लिश आन मराठी लावली कोणती लावली?
आता का फक्त मराठी लावेल मी आता.
मराठी लावेलय का? भारीय म.
हा भारी य.
बाकीच काही प्रशिक्ष